हा तई नमस्कार
नमस्कार तैक
हा आवरलं सगळं काम वगैरे
हो चालेलय आज ते काय सुट्टी आज जरा ना शाळेला मुलांच्या अस मोहरम असल्यामुळे सुट
सुट्टी असेल हा
मग त्यामुळे काय निवांच हळू हळूहळू मुलांच्या कलेने घेतेतले
हो हो आ जरा उशिरा उठण्याचं पण थोड प्रस् असत ना मुलांना दररोज लवकर जायचं असतं मग आज जरा उशीिरा उठू दे
हम्म्म् ते तर होत मुलां कि आज सुट्टी आहे तर आम्हाला उठू नका मग सकाळी तिथूनच सुरुवात होती दिवसाची कि उठणंच उशीिरा होत
होके
हम्म पण त्यांचं होत पण आपल्या कामांना उशीर होत पुढं
का म्हणणं उशीर होत हो ना त्यांच्या कलेनं घ्यावं लागतात सगळं
हो ना नाही कारण काय उठणं उशिरा झालं की पुढे आंघोळ हेेते उशिरा ते झालं की परत नाश्त्याला उशीर
हो
मस्त उशी सगळ्यांनााच उशीर मग ते नाश्ता उशिरा केला की मग जेवणा आला उशीर ते एक एक एक एक आपले पण काम वाढतात
त्यांच ते रुटीन असतना ते कंटाळून जातात सकाळी लवकर उठायचं आवरायचं
हा नाही खर तर तेच होत मुलांचं खर तर रोजच्या रुटीनला ते बैतागलेले असतात आणि आपल्याला पण वाटत कि जाऊभे एक दिवस
आवरून करठ गेले
हो बर आहे नुसतं गरच
हा
आता कसं होतं की त्यांना पण म्हणजे उठणं आहे शाळेत जाणं आहे रोजचं त्यांना माहिती आहे करायचच आपल्याला करावंच लागणार आहे
कायत र हम आज थोडस आपण खेडेगाव आणि शहरामधला थोडासा म्हणजे जीवनशैली बघूयात कस अस तर म्हणजे अ
हा ह्याच्यात तर लहान सहान मध्ये मध्ये म्हणा किंवा खाण्यापिण्याच्या पद्धती म्हणा
हो आता खेडेगावामध्ये कस चुली वगैरे असात चुलीवर चसयपक हा म्हणजे आणि खेड्या खेड्यामध्ये अस आता गॅस तर जास्त त्यांना अस चांगलं वाटत की बाबा आपल्याकड का काहीतरी आहे वेगळं
सल
हा तस आणि शहरातून जर गावाकडे आले तर त्यांना अस चुलीवरच बरेच पदार्थ खावे वाटतात. हा मग ते हट्ट करतात आज्जीला आज मला थालीपीठ कर, मला आज हे कर ते अ गुळाची पोळी कर, तिळाची पोळी कर आणी चुलीवरच कसं असं व्यवस्थित शिजत वगैरे ना आहारावरती गॅस वरच कस राहत मध्ये उलटा पालटा केली पोळी झालं, अशी चवदार लागत नाही चुलीवरच्या सारखी
बरोबर. आणि भाकरी वगैरे पण चुलीवर चांगली भाज
खमंग लागते असं म्हणतात ना, खमंग भाजते हा. ह हो आणी आता अन् गॅस वर केली तर एवढी, नाही ना तेवढी भाजू शकत. म्हणजे आहारावर, चुलीतल्या ह्याच्यावरती जाळावरती कशी भाजू शकते तशी एवढी नाही भाजत. आधीच तर गॅसचा तुटवडा शहरामध्ये
हो आणी चुलीवरती करायचं म्हणल्यानंतर त्यांना कष्ट पण तेवढे म्हणजे नाही का पहिले सरपण आहे नाहीये, नसेल तर घेऊन या.
हो नाही तस कस आता शेतकरी खेड्यामध्ये शेतकरी असल्यामुळे मग सरपण वगैरे त्यांच्याकडे असं मुबलक राहत ना मग त्याचा पण अपव्ययच होतो ना, इकडं टाक तिकडं टाक. हा तस तर मग त्यांना गॅसवरच बऱ्याच लोकांना तर गॅसवरचं जेवण आवडत
आवडतच नाही हम्म बरोबर आणि ज्यांना सवय झालेली असते ते शहरात जरी आले तरी पण ते ती सवय लागलेली असल्यामुळे शहर ते जेवण मग ह्याच्यावरच नाही आवडल. गॅसवररच कारण पण तरी पण ते जी चुलीवर भाजी जरी म्हणलं तरी ती हळू मस्त शिजते भाजी.
हो आणि कस चुलीवर चूल जरी पेटवायच म्हणल घरामध्ये तर जागा नसतात मोठमोठ्या ह इमारती असतात. त्याच्यामुळं मग त्यांना म्हणजे ते आज घरात म्हणजे कस नाही ना आणि तसं पण वगैरे त्यांना मिळत पण नाही ना. इकडे जास्तीचं. शहरामध्ये कस म्हणजे पर्यायच नसतो. गॅस वर बनवून खाल्ल्याशि वाय ह तसं शहरांमध्ये काय गॅस संपला दोन दिवस नाही मिळाला तरी चुलीवर बनवून खाउ शकतात.
होऊ शकतात, बरोबर आणि त्यांना सवयपण म्हणजे नाही का ह्याची गॅसची सवयपण नसल्यामुळे ते नकोपण वाटत असेल त्यांना.
हो हो नाही पण आता मोठ्या मोठ्या बिल्डिंग वगैरे राहतात ना एकदम त्याच्यामुळं कुठं जागाच राहणार नाही ना तशी.
हा बरोबर त्याला मोकळी जागा धूर जाण्यासाठी पण हा मोकळ्या हवेमध्ये पाहिजे.
पाहिजे हो. अ खेडेगावामध्ये छान असत आपलं मोकळं वातावरण वगैरे. वगैरे.
हम्म.
आणि जास्त खेडेगावातली असं आजारी वगैरे पण पडत नाही ना. असं चांगलं खायला, प्यायला हे असल्यामुळं
हम्म पौष्टिक असत सगळ.
हा बिना खताच वगैरे पण असं लावू शकतात त्यांच्यासाठी घरच्या घरी असं पालेभाज्या, शेंग भाज्या, भाज्या वैगरे अस लाऊशकतात. मग शहरामध्ये तस नाही ना ना विलाज म्हणून त्यांना मंडईमध्ये जाऊन जे मिळेल ते खावंच लागत घेऊन.
हम्म.
बरोबर.
शहरामध्ये पण सडलेल्या भाज्या जाता तेवढ्या ते महागच्या महाग पालेभाज्या शेंग भाज्या, कधीच्या सुकलेल्या असतात. मग जवळपासच्या ठि काणी नाही मिळालं तर मग चला आता पुरता का होईना होऊन जाईल. गेल्या गेल्या करता येईल अस म्हणून घेऊन य त्यात बऱ्याच गृहिणी हम्म ते कस किती दिवसाच फ्रीजमध्येध्ये साठवलेलं असत. ती त्याला रासायनिक खत ते वापर केलेली असतात. काय माहिती शहरा फ्रीज मोठे मोठे फ्रीज मध्ये साठवलं जात ना चांगल रहाव म्हणून, पालेभाज्या ते आपण घरी आणून अस हे केलं थोडा वेळ मध्ये तर ठेवलं तर त्याला पाणी सुट कोथिंबीर परत पालकाची भाजी, मेथीची भाजी, आपण ह बऱ्याचदा बघतोय त्यांनी ते फ्रीजमध्ये त्यांच्या ताज ताज राहत. आणि आपण घरी आणलं की काही लगेच ते निसायला बसत नाही. पण निवडाय बसत नाही ना तर ते आपण दुसरं काही काम करून ते निवडायला ते घेईपर्यंत त्याला असं पाणी सुटलेलं असत म्हणजे हा. म्हणजे शहरात राहायचं म्हणजे थोडस रिस्कीच आहे म्हणजे ते ह आपल्या काही म्हणे
हम्म.
आपल्या शारीरिक दृष्टी पण ते चांगलेच नाहीत ना पालेभाज्या वगैरे राहत आणि बऱ्याच ठिकाणी केमिकल वैगरे, टाकुण फळे वगैरे, पिकवलेले तर आप पण बघूच इंजेक्शन ते काही, काही, असं देऊन बरेस ठेवलेलं असत तस खेडेगावामध्ये कस असं मोकळं वातावरण असत, आणि फ्रीज वगैरे कालस निघालेत, पण बऱ्याच ठिकाणी फ्रिज वगैरे काय नसतं, शेतातून आणायची आज जाताना संध्याकाळी घेऊन जायची स काळी पण ते, पण ते असं दररोजच्या, दररोज म्हणजे चांगलं राहतं त्यांचं जीवनमान वगैरे म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं खायला ते मिळत इकड
हा आणि मेन कस सगत ताजं मिळतं, त्यामुळे शरीर पण चांगलं राहतं, निरोगी राहत.
हो! आणि घरी गाई म्हैस वगैरे असल्यामुळे घरच ताजं, ताजं, दूध मिळत. आणि त्याच्यामध्ये. ते काही मिक्स केलेलं वगैरे, तसं नसतं ना, आता शहरामध्ये बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी आता आता ते धाड पडलेल्या, कुठ सोयाबीनच दूध, ते दुधाचा एवढा मोठा, मोठा, खवा बनवलेला असं बऱ्याच ठिकाणी, आढळून आलं ना ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे बरंस काही, काही, टाकतात त्याच्यामध्ये
हो! ते घट्ट दिसण्यासाठी, पण काय पावडर वगैरे, मिक्स करतात त्याच्यात.
मिक्स करतात त्याच्यामध्ये, ते चहा असला प्यायला, मग तिकडचा नको वाटत. म्हणजे कशा कस असल, कसं नाही. वेगळा कस कसा कुमट वास अल्यासारखा, म्हणजे त्याचा सांगू पण शकत नाही. पण कसा वेगळाच असतो ना तो ते बऱ्याच वेळा असं दाखवतात ना, आपण व्हिडीिओ वगैरे पण बघितलं ना ते प्लॅस्टिक सारखं, त्याच्यामध्ये असं दिसत ते बरेच व्हायरल पण हो तात न ते अ कंपनीच दूध आणलं हे अस गरम केल निघालं ते बरेच व्हिडिओ पण मग त्यामुळ शहरामध्ये असं चहा प्यायला वगैरे, पण मन करत नाही. पण ते आता तिथल्या लोकांना कसं ना विलाजाणं करावंच लाग त ते घ्यावंच लागत थोडंफार.
हो म चालेल मॅडम
चला ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून.
चालेल, चालेल ठेऊ.
हो!
ओके.